मला
हॅलो बारा एक गप्पा म पाणी पाऊस
दण चांगला आहे
ऊन बलड नाता
बर न जगत नाता
हा
ऊनच लागत आहे ना आता
उऊन पाहिजे ना आता जातीन म
तुम सल ये सि मी ह गेत ती लान घेऊन
झाली क बाध लावून किती क राहिले
आता चालून
आत्ता शिक पोहोचले का का वळ्यात.
हा आताच आलू ना.
बरे जा
तुम गेले काय घरी
नाही इतच हे मळ्यात.
हा का
हम्. चाले आजू चारापणी.
बरय.
कुट्टी टाकली.
त्या रेखा ताई आला होता मला मदी तुमचं चालल होत तेव्हा. तेनी मी उचलला आणि तेनी कट करून टाकला त्यांच एकति शून्य कॉल पण धरून घेतला आत त्याना
ह का
लावला तेन डबल मला ह सरी लावेलनाय ना चोटू
हा
हा हा
क
हम् ह
हॅलो,
ता ना
आवज नाही येत काय?
येतो ना,
येताय का ख
हा
लगेेत
जाऊ
हॅलो
बोला काय बोलते बोलान ती गोष्ट
ते कॉल आले मला त चायले चायलो आयलोस करते का
मग ते बोलात रे काय ते टाईमला देल त्याच्या दहा दहा मिनट कवर बोलत राख मग चालू आहे चालू आहे फोन मग
हा
खुदयच तिथी त्यांला माहितीय आपण किती टाइम देल आ तस कॉलला किती टाइम होऊ राहिला तो,
ह किती को आले ते
तीस
तीस तीस हा
पैसे दल पाहि देना दोन चार हजार रुपये
काय मीहिती आता किती देते काय देते तुम्हाला तर आलेच नाही चालले दरले ना हॅलो हॅलो हॅलो हॅलो
बोला नाही
का का
नाही
हा आवाज नव्हतो येत ना
ह
रिफ्रेश करत राहायचं ना मग तुम्हाला येईन नाही आले तर कॉल
हा चालेलय रिफ्रेश करण रिफ्रेश माझ ते
साततट
अदल प्रत्येकजी रिफ्रेश करूनच पाले द
कैस येव क पा चांगला आहे गणो भारी आहे फोनला काय पाहायचं का आम्ही पैसेच भरावाना फक्त आता पैसेच व म्हण फोत आता फोन करण बारी आहे हम्
म कंपनीचा अस दाजेला आता
हम् त्यांला मी म्हणले ना म्हणलं त्यांना म्हटलं ते संदीपऊल फोन करून लावून देते मी बुला म्हणलं ते बी ना संदीप हो येलोंडे
हा
तर मग तेव्हानी अ त्यांना कायल बोलू मी मी आणलं ते बी त्याच्यात तमन मान सभी का
आहे ना दाजीच फोन मध्ये पायज असत ना उघडून
आता नाही उघडणार ना ते ऑनलाईन जे पहिले होईल तेच कस का खोले नही जाणार खोल्य बरं मामाने आले नाही तर फोनच म्हटले ते फोनच चालू आहे हॅलो हॅलो
लॉक झाल्यावर आवाज येत नाही त्याच्यात
माझ्या ह्याच्यात तर येतो
इकड माणसाचा लगताना का आवाज नाहीेत
हा मामा घरीच काय
हो शंभीमच्या घरीच ना शंभू स्वारा
हा
हा का त ना आज तस आ माझं होती नाज
हम दुख होतं का त्या काकाचं हात दुखात होतं काही
हा दुखत होत ना त्यांना कॅन्सर सांगितलं होता नाही मला बि आणयचं होतं घरून लावायचं ध्यानी निघायची वेळेस आवाज नाही न काय
येतोय
तुम्हाला येेतून मला नाही येतिच
नाही इकडून लॉक जर माझा फोन सगळ बंदडता हम्म आवाज नाही येत मग
गीता तईला लावलं गिता तई मला म्हणल बोला म्हणल माझ्यासोबत ऑनलाईन त्या म्हणत मला काम आहे ऑनलाइन च रविभऊला लाव म्हणी रविभऊ काय बोलत्यात आता
हा
आणि स्वराचे पप्पा बी बोलणार नाही त्यानला
ह आा चालत आपल्याला काय
ह हा ना अर न ते वावरात येईल ना बादलावल सतीश भाऊ ते तई फोन आणल का
का रे तुम चर्चेत एक भाऊ चर्चेत आहे जाऊद्या मग
जा जा मग काही कामच नाही
आ तेच चालू आहे ना मग तेव्हाते त्यांला पाच क लावतो पाचकर त्यानला
हा
त्या म्हणते तू पाच कर मी पाच कर ते पाच कर तीन म्हणतील कॉल
हा का
ह होा ना मय आता काही सह सात राहिलेय हा म आ तुम मला समजा मी आ कितवा करेल कॉल काल काल किती केलते दोन ना
काल दोन केलते ना
हा पन आता ये दुसरं आहे
तिसरा
नाही हा हा दोन कालचे दोन ना
अरे हा आहे दुसरा आहे आजचा
हा कालचे दोन आणि आजचे दोन चार आणि का आसाच लावला होता तू उचाले नाही गेला तूक्ष कॉल धरल त्यांना तर पाच झाले मग अजून एक करते मी आत तुम्हाला किती मिनिटं झाले आठ आणंखीने एक कॉल कला का त जाईन तुमच्या माग
आठ मिनिटं आलेत तशी आठ मिनिट झाली म्हटलं
हा ना आज एक करते मी तुम्हाला आता अग दुसरा पा नाहीवाला चार पाच कॉल ला आणखीन कोणा आलत करा लागल स्वप्नाली दवा कोणाला स्वप्नालिताई कोणाला कारणा नाहीत मग हे संदीप भाऊला करते
ह चाले एक दोन एक दोन पणला एकोन
आम काय अ झाल्यात नऊ मिनिटं
हा
हम् त्या ह्या त्या गण गणेश बाळू भाऊ नाही आहे का ते ते बाळूभऊची पण ये त्या सरितात एक त्यांच पण आहे पण त्या सरितातहीच ते भरपूर तरी जायल
ह का
हा
साधा कॉल पाहिल ना तुम्हाला दिला असता तुम्हाला फ्रीया बन कला लोन बईच बोलला तर म लास्त बईच बोल
बोल अससती ती बोल अससती म्ह ना
मग टलतेल बलाल
ह बोले काट जा आत चपला बी नाही आणला चपला बी चालल्या असत इथं गवळ्यात एवढं ओरलं नाही रस्त्यानच ओरलं राहत
खालून
आ
पाणी तुमला म्हणलं बाबरा ह झालाय एक
चाले का
हा
हा झाले परत एक हा
हा लावानंतर एक